हो यायलाला बोल ना.
तेच मॅम मॅम भीतीलाची ह
आता किती? मिनिटं बोलायचं.
दहा मिनिटा आजून.
आता दहा मिनिट डबल!
हो माम पाच फोन राहले. करायचा करायचे उद्या का नाही.
मध्ये वाटतं दहा मिनिटं जर अभ्यास केला तर ते महत्वाचं आहे नाही का?
मग आता काय? करू मी पडली त्याच्यालाता मता काय काय अभ्यासाच बोलायला वाटलं मी.
हा बोला मग अभ्यासाच बोला.. काय बोला हा सांग? आज काय झालं तुम्ही सांगा आमचं माइंड जरा आ झोपेत होतास आज प्रशांत भवन मध्ये झोप लागली होती
हो का?
हो ना प्रशांत भाऊ आणि मी झोपलो होत आज
बाई मी त्या समोर बसली सगळ्याच्या पुढत बसली आणि मा इतक्या बाहेर मुंग्या आल्या म्ह
तर मग एवढ्या पुढं पुढं काय करायचं मा मागं बसता येत नव्हतं का? मग सांग काय काय झालं आज?
आज गेलो मग नंतर आसावरी झपके मॅडम नं आपलं स्वागत केलं सगळ्याचं अ सगळ्याच स्वागत करायसाठी मग एक एक जण येऊ लागलं समोर ते बोलू लागले वाघमारे सर आले जय गुणवर्गी सर आले
हम्..
झपके मॅडम न शुभेच्छा दिल्या अजून कोणा दिल्या अरे
प्रदीप जारे सर विजय संसारे सर
विजय संसारे सर आणि मग प्रत्येकानं आपापल्या च्या प्रमाणे सांगितलं मस्त वाघबारे सरांनी लय चांगलं उदाहरण दिलं
कोणत उदाहरण दिलं?
कि मले आग लावणारा नाही तर आग वीजवणाऱ्यातले आहे असं म्हणती होती तिची मु
अशा अस
हा.. हम्..
अजून?
अजून काय नाही अ विशालदादा काय म्हण
विशाल कोणता जाधव?
हा
विशाल दादा काय नाही बोरिंग वाटायला म्हणते काय कर- मायाजात.. काय दिसले फोन? माय हेच्यात विशाल जाधव चे?
त्या दिवशी नारे
हा त्या दिवशी का? हा बोललो काय नाही असंच म्हणे काय करमय ना म्हणे सगळे इंग्लिशच काय करावं काय समजाय ना म्हणे लागलीच ना
येते का वापस म?
नाही नाही वापस नाही पाहतो मण इथं जता मण म्हणे तो सांगितला नाही म्हण शेसडले नाही इथं ले हाल चाललं म्हणे नाही तर दोघं से साठी ला असतो म्हणे टेन्शन नतं म्हणे
हा.
मंग म्हणे आपल्या देशही येस सर पूर्वीसाठी आता आपल्या क्रिसमसली सुट्टी असतात ना.
हा.
तो मुंबईला जायचं ना, रियनस फऑंडेशन मध्ये.
हा ह.
त मग मणे म सांग म्हणे. नाही त डबल मनी एकटाच इषी अस तसं. पण म्या म्हणल भाऊ, आम्हाला डिसेंबरमध्ये एक महिना सुट्टी असता. क्रिसमसच्या.
ह.
त मी येणारो तिकडं. त मग तुला नसतात म्हणलं तव्हा. तुमचा डिसेंबर मध्ये शेड्यूल बिझी असते म्हणलं.
हां.
पाय तो म्हणे. तुले म्हणला एक महिना सुट्टी घेतात ना. तुमचा कॉलेज जरा ते स्ट्रिके जास्त.
आणि तुळजापूरच्या कॅम्पसमध्ये
तुळजापूरच्या कॅम्पसले कोणीच नाही.
ही पाय काल ती दुविशा धुरंधर गेली का नाही.
ह.
तिचा मला फोन आलता.
काय म्हणी?
म्हणू नको फक्
नाय नाय.
त म्हणू लागली मले की साक्षी कसंय म्हणे? काय शिकवाय लागली काय नाही. म साध साध सांगतल जे आहे ते. बर अजून काय म्हणलं? हि विसरला म्हणी शिकव ना. म्हणी कोणी काय म्हटलं का मी गेली त? मी म्हटलं नाय म्हटलं आमला तर कोणी काय म्हटलं. त मॅडम बिडम म्हणल्या का म्हणी. मी म्हणला नाही.
हम्म.
म्हणी मले काय ना हे दीलं म्हणी लेटर टाइप दील म्हणी.
अजून एककड पण गेला रूम हम्म हम्म. अन ते तुळजापूर कॅम्प, तुळजापूर कॅम्पसच काय म्हणू रायली?
तेच विचारू लागलं ही रिमी कि ते अ किसचय ना.
हो टीस ह. तिकड कोणीच नाही. तिसचे चार कॅम्पस येत ना. एक तुळजापूरले, गुवाहाटीले कि एक, मुंबईले आणि एक हैदराबादले
हो ना. मग आता तिथं तीस मध्ये इथं हाय विशालदादा. तिकड म्हणतय मी.
कोण म्हणे विशाल कुडय ठिसले?
नाही निर्मला निकित्यांनी का ऍडमिशन
हो किती पैसे भराकताले ते.
त्यांनी पस्तीस हजार भरले. एका वर्षाचे. कॉलेजचे पस्तीस हजार. अण रहायचेन खायचे वेगळे. रोज त्याच अन रोज त्याचं बाहेर जेवणे. शंभर रुपये, दीडशे रुपये सकाळी आणि दीडशे रुपये संध्याकाळी.
तीनशे रुपये ते म्हणजे सहा हजार महिना.
रुपये महिना ओ. तीन त्रिक नऊ. नऊ हजार रुपये महिना जेवायचा. समजा ते दहाच हजार दर म्हणी दहा हजार जेवायचे जातात म्हण महिन्यात आणि राहायचे तर म्हणत दहा चार हजार रुपये महिना राहायचा
बाई ही लेकरं लई खर्च करतात रे देवा
म्हणजे चौदा हजार रुपय पंधरा हजार रुपये महिना ते लागते पाय मग पंधरा एका वर्षाचे व्हायला लागले दीड लाख रुपये ते
दीड लाख ते दोन वर्ष काढायचे दीड लाख हे कॉलेजला खर्च लागल तेवढा चार चार पाच लाखाच्या घरात जाते ते चार लाख तर कुठेच नाही गेले.
ॲडमिशन झाल्याच्या नंतर बोनाफाईट घ्यायला दोनशे रुपये हा आणि ते पेपर कुठलं?
आपल्याला हे मस्त आहे ना रे आपलं मीडियम नाही ना तेच ना मिडियम मिडियम मस्त आहे आपलं हे
इथ कसं प्लेसमेंटच जर आहे ना भरोस आहे ना हा तिकडे काहीच नाही ना आपल्या इथ कोणत्या येतात कंपन्या आणि त्या बॅनरवर काय टाकलं कॉलेजच्या वेगवेगळ असत आणि स्थानिक संस्थांमध्ये प्लेस्टमेन्टची सुविधा
सुवर्णसंधी
हा पाय मग
ख्याल तो तेव्हा ते ते दादा भेटला होता एक ते मने घेऊ नका असं तसं
ते ही स्वतः करून नका हा
हॅलो
हा.
आपण जेव्हा पाय हलतो तेव्हा ते दादाचं म्हणज जर ऐकलं असतं तर हे नसतं हे झालं कां बर आपल्याला भेटला होता एक पोरग
हा बरं झाल ऐकलं ऐकलं नाही ऐकलं नाही.
हो ना बरं झालं ऐकलं नाही म्हणतो.
हो नाही ऐकला असं बरं नाही पुन्हा कॉलेजली काही फी नाही काहीच नाही काहीच नाही बगली नाही बाकी बाकीच्या कॉलेजला किती फी आहे.
ना आपल्याला स्कॉलरशिप चे फॉरर्मा बीमा भरायला लागतील ना
हम् आता एकदा सरले उद्या डबल बेट उद्या शहरात चाले तर फॉर्म सुरू झाले तर मग भरून टाकू बाहेर आणि या लाून देऊन आणि टेन्शन करून इथेच आपल्या टॅबवरच फॉर्म भरतो मी स्कॉलरशिप चा बाहेर जायचं काम नाही आपल्याला हम्म
तील ना रे ते हे ग्रंथाय चाल झालं ते आपण ते पस देतील आपल्याला
बावीसशे पंच्याऐंशी हो काय नाही एवढा उघड आहे का
हळद कशी झाली म्हणतात फरस काय म्हणते आपलं आपलं फनस काय म्हणते
एक नंबर लगे ए बाई बाई अकोलेच्या मुली आल्या काय तिकडे राहिले?
हो रे बा वाटते काय माहित माहित नाही नक्की.
बरं आपल्या क्लासमध्ये जातो त्या दिव.. अकोला नाही अकोले अकोले जिल्हा अहिल्यानगर. तिकड आपल्या आपल्या कळसुबाई कळसुबाई.. राह दे बर बर. अठ्ठावीस डायरेट.. बर बर बर. अ काय म्हणू लागलो आपल्याला या कॉलेजवर जास्त.. तर हे नाही द्यायच भरोस माहित आहे का पु काय करायचं माहित आहे का पुढे,. कोणत्या गोष्टीहत्वाच्या आहेतता पु आता आता सध्या ट्रेनिंगले कोणत्या गोष्ट ट्रेनिंगले कोणत्या गोष्टी आहेतता पुढे जास्त. महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या त्याच्यावर लक्ष द्यायच.
हो ना बाहि ना चैतन्य म्हण आतापासूनच हेेत...
काय काय ना मला आलीन जॉबच्या ऑफर.
त्याचन..
त्या लिंकिंग वर हे राहायचं फक्त अपडेट आपले स्किल वगैरे जोडायचे.
हो करून आात ते उद्या करून टाकत एवढे.
हत का पकि कोण म्हणे. मसत का ना. माझ.. हो ना, परत ना का आपण. न द जॉब. पज टाकायचं आपल्याला फोन आहे ना प जाऊ द्या. कशाले. मी भाऊ तुम्ही. आता विवेकांचे बोलायले पोर. असं असं.
असं असं.
काय.
तू असं म्हणंत म्हणल असं असं असं म्हणल हेद्या.
नाही मी आध आता म्हणतो. हा ते लाईन लावून नवा लागे करा.
माय साितिकलात ग मलागलं नाही का रे.
प ना मस्त होत यार ते.
त्यांना ऍडमिशन घेतता ममध्ये त्या.
करत मी कशाचा तो अभ्यास करत आ. टाइमपास कसला पण जे आला ते वाचायच. प्रॉपर कसला कर. काय म्हणली.
श्रीगोंंदाल घेतो म्हणते म्हणला ते.
श्रीगोंदा हो आहे तिकडे. हो हो.
अ घे मला मस्त तरी काय.
हम् ते म्हणजे इकडे पोरीस नाहीत मणी ब म्हण मग तिकडे पाहिल.
काय काास दादा.
लंकि एवढं फरणी आहे. मग लेंगे फ्रॉड नाही भाऊ काय माहिती
टेन्शन घेतय हा.
विवेक तु टेन्शन घेऊ नको.
प्रशांत तावणी मध्ये
विवेका
प्रशांत दवानी मले आम्ही ती वरतून पण लिफ्टमध्ये एकात आल
हां.
मग प्रशांत म्हणू लागला मले, म्हणे विवेकले तर
हो ना. त्या दिवशी काय आलं. प्रशांत भाऊ मला सांगू लागले, भाऊ विकास म्हणे माझं लग्न झालं. विवेक डारेट हट्या म्हणजे डायरेक्ट अटॅकच आलता. विवेक म्हणे, कस काय झालं? विवेकमणी, विवेकमणी विवेक म्हणे ति त समज त तिकडे राहतात म्हणे तुम्ही इकडं असं कसं मॅनेज होते म्हणे. मग प्रशांत भाऊ म्हणे, अरे ते प्रेम असते म्हणे. झालं म्हणे आता. आम त म्हणे तुम्ही लांब कान राहता म्हणे, तुमच्यासोबत कान घेऊन आले. मग त्यानी सांगितलं बा. ती तिच्या घरीये. मी इकडे शिका शिकायसाठी आलो म्हणे सोबत कशाला आणू. मग री विवेक त्याला बोलू लागला, म्हणे हे कसं काय म्हणे तुम्ही इकडं लांब राहिता म्हणे, ती तिकडं विवेकले विश्वासच होईना गेला.
हा मग काय त्याला विश्वास
काय सांगतलं? मग हा. मग म्या विवेकला सांगितलं, विवेक तसं नाही म्हटलं समोरच्या व्यक्तीच्या मना आपली जागा तयार कराला लागते. कारण की असं
अरे हर्षच पण असंच ये. हर्ष पण लयं मण मोकळा आहे रे.
हा.
आता ती येइल, ती इथे सोलापूरला जॉब करायला सध्या आता हर्ष हा ते म्हणू लागला, आहे का दिदी म्हणे, इथे ये मग मी येतो तिकडं. म्हटलं ये बाबा ये.
हा.
ह्म्म.
ते गेले ना जॉब असते. अच्छा अच्छा.
कसं होते काय माहित बाप्पा.
एवढे
आपलं काय टेन्शन नाही ना, आपला हॉस्टेला नंबर लागला की, आपलं होते वरचावरं सगळं.
हा सगळ्यात चांगलात काय लागते का? ऑनलाइन करा म्हटलं काम.